हॅलो
हा बोल
काय?
ते रोज दहा कॉल व्हायला लागतात, बघ आता तिथे पाच दाखवत असल ना तुझं पाच पैकी दोन झाले असं. एक दोन झाले कॉल. हा मग ते पाच कम्प्लीट झालं की, परत इथं दहा होतंय. दहा झालं की परत पंधरा होतेय, असं वाढत वाढत तीस पर्यंत जातय ते. टोटल तीस कॉल असतात.
तीस कॉल झाल्यानंतर मग किती रुपये मिळणार.
ते आपण किती बोलू आपलं कॉल किती वेळ राहील, तेवढं तू जर जास्त म्हणजे प्रत्येक कॉलवर जर दहा, दहा मिनिटं बोलास तर तुझं ते अं राहते म्हणजे तर
ऐंशी रुपये सांगले.
हां मग तेच की तू मला कॉल लावल्यास म्हटल्यावर, एका मिनिटाला तुला दहा रुपये मिळणार, म्हणजे असं दहा कॉलचं किती होतात बघ.
मग कुणा कुणाला लावु असं.
तर ते तू बघ मी काय सांगू? ते खरं कार्यामध्ये रजिस् हा मग कार्यामध्ये रजिस्टर असणाऱ्यांनाच, कॉल लावायला लागतोय. कोण पोर कोण तो ओळखी काढ कीे, कार्या अँप मधे पोरांचं पण आहेत की नंबर कोण, कोण पोर आहेत काय बघ की.
ह् नको, मला एकटीच लावू शकत नाही तीस कॉल.
चालतय की, मी आता सानिया बरोबरच बोललोय जास्त बाकी कोणावर मी केलोच नाही, एकटी बरब बाई आणि एकटी पर्वा म्हणून होती. तिच्यासोबत ते एक पाच सहा केलतो. त्यानंतर बाकी सगळ सानिया सोबतच खेळ सानिया आणि माझाच कॉल झाल तिझं पण तिं पण काल कंप्लीट झालं. माझं पण, दोघींची पण आमच्या काल कंप्लीट झालात तीस कॉल.
आग सेकंड पडणार
कुठं?
ल किधा कॉलेजक ना
मला होय, थांब एक मिनिट बघतो. मला एक मिनिटं छप्पन सेकंद
हा ह,
दाखवते की, तिथं वन मिनिट पडलेलं असते की, चालू असते कॉल. किती मिनटं बोलो आपण ते. आणं ते सबमिट झाल्यावर दाखवते. तीनशे पासष्ट दाखवले न मगाचं ते तीनशे पासष्ट सेकंड झालं. तीनशे पासन सेकंड म्हणजे सहा मिनि ताठ सेकंद बोललो आपण.
ह,
ते सेकंड मध्ये दाखवते. ते आपण किती बोललो ते. टोंटंल एकशे ऐंशी मिनिट व्हाय लागते. म्हणजे दहा हजार आठशे सेकन व्हाया पाहिजे.
हम्म,
किंवा तीस कॉल असा. माझं काय लई मला काय जास्त पेमेंट मिळत नाही. कारण आमच्या एवढं काय कॉल तेवढं झालं नाही. तरी बी ते तीस दाखवायला लागले. आणि त्यातले दोन तीन कॉल आम्ही असेच चालू ठेवून ठेवलेलो बोललोच नाही काय?
हम...,
त्यामु ते रिजेक्ट होतात कॉल.
आणि जरा जरा सा
ज्या कॉल वर बोलशील व्यवस्थित तेच कॉल त्यानी ठेवतात. म्हणजे त्याच्याच पेमेंट मिळते.
मग पहिला कॉल हे झिरो दाखवते. ते तू लगेच लावून कट केल्यामुळ ते हे झालंय ते सेकंदत पडणार आन ते रिजेक्ट होतय कॉल तो.
कट कॉल करता येते दुसरा
मग परत कॉल झाला की, दुसरा आपला तीनशे पासष्ट सेकंदाचा
हम्म,
तो दुसरा आता हा तिसरा
हम,
असं
पण म
मग काय असं तीस कॉल करायचं ते कम्प्लीट.
ह,
मग पुढचा टास्क येतोय. माझा त झालंय तर मला अजून पुढचा टास्क आलेला नाही. अजून माझा तीस तीसच्या तीस ते चेकिंगला पडल्यात टास्क माझे.
ह, कॉलिंग पण चेक होत.
मुळ तिने कॉल रेकॉर्डिंग सगळं ऐकतात. आपण काय बोलतोय ते. मगस त्यानी किती पेमेंट आपल्याला द्यायचं ते ठरवतात.
मग काय उपयोग त्याचा
ऑनलाईन ऑनलाईन कॉलिंग आहे हे. ऑनलाईन चालू असते. त्यांना सगळं कळते. आपण काय बोलतोय ते.
हम्म. मग काय उपयोग घ्या करून एवढं.
काय उपयोग म्हणजे, पैसे मिळत्यात की तुला.
पैसे किती हजार, दोन हजार द्यायला पाहिजे.
मग मिळतात कि तेवढं आता स्क्रीनशॉट बघ टाकल्यात बघ ग्रुपला, जरा ओपन करून बघ स्क्रीनशॉट.
एक टास्क मला एक टास्क केल्यावर, मला अकराशे बाराशे मिळत्यात.
मग होय.
कमीत कमी तीन चार हजार रुपये मिळाय पाहिजे. एक टास्क केल्यावर.
मग ते पुढंच टास्क करशील तसं मिळणार की तुला. एकदम असं बरं देतील. तिथ काय
एका दिवसात, एका दिवसात तीन चार टास्क पाहिजे आपल्याला, असा विषय
तेवढं नाही मिळत एका दिवसात नाही होत टास्क, आता माझं झालंय खरं माझा पुढच टास्स्क्रिपशन स्क्रीप्शन टास्क तेन वगैरे येई ना झाल्या, अजून ते थांबलय. तिच्यावर काम चालुय काहीतरी म्हण, ते स्टॉप आहे जरा टास्कच.
हम्म, मग.
व्यवस्थित कंप्लीट केलास कनी टास्क, तुला मिळत्यात व्यवस्थित पैसे मिळत्यात. नाहीतर, मग नाही मिळत व्यवस्थित एवढं.
किती मिळतय मग हॅलो.
हां.
प्रोफाइल टास्कला पैसे नसत्यात.
नाही, त्याला नसतय, प्रोफाईल टास्कला नसतय.
कॉलिंग नंतर कुठलं टास्क येतय.
काय ते.
कॉलिंग नंतर कुठला टास्क येतय.
कॉलिंग नंतर ट्रान्स्क्रिप्शन टास्क आहे वाटतं बहुतेक. मला पण नाही माहिती, मला अजुन आलंच नाही. त्यामुळ मला काय माहीत नाही पुढचं.
बर, बर एक मिनिट थांब, फोन आल्यात मला. थांब जरा
कट होतोय कॉल आता. फोन यालाय काय तुला.